हॅलो. हा येतो का आवाज हा बोला ताई. बोला. बाकी काय म्हणता हो हो झाले आज फ्री आज दिवसभर फ्री आज. दोन तीन दिवस जमतच नव्हतं. चांगलं झाल मस्त झाल.
हो ना.
हम्म
हम्म. उशीरच झाला असेल परत रात्री पण.
नाही नाही. रात्री अ सहा वाजता आलो होतो म्हणजे दिवसाच दुपारचं म त्याच्या मूळ सहा वाजता घरी आलो होतो. हा. सकाळी लवकर गेलो होतो. अ आ. तरी साडे दहा ला गेलो होतो. हम. थोड थोड जेवण करून गेलो होतो. नाही फोन घरीच होता. आणि घेतलाच नाही हातात, म्हणजे व्हॉट्सअप बघायला सुद्धा वेळ नव्हता काल. हहह..
नव्हता हो. होता सकाळीच गडबड दुपारपर्यंत. संध्याकाळ पाच-सहा पर्यंत निवांत नाहीच होत. ना जोपर्यंत मुलगी वात्या लावत नाही तोपर्यंत. हा.
मग त्याच्यामुळे फोनच घेऊन नाही गेले. घरीच ठेवून गेले फोन.
हा.
हम्म हम्म हम‌. बाकी काय, स्वयंपाक झालाय. वांग बटाट्याची भाजी बनवली. आणि मग म्हणजे जेवायला घेऊ बुवा असं. तर मग तुमचा कॉल आला. मग म्हंटलं आधी बोलूनच घेऊ मग नंतर जेवण करू. अजून दहा कॉल बाकी हाय ना ओ माझे.
हो ना.
मग हे दोन तीन दिवस मला जमलंच नाही ना पण कोणाला कॉल करायला.
अहो, काय झालंय ते मध्येच काहीचे लागतात लागत नाहीय येणारे काल कॉल रिसीव्ह केलं तर ते कमी सेकंदात कट झाले. माझ काल जरा एक दोन कॉल असेच झाले. म्हणजे सेकंद व्हायच्या आधीच कट झाले कॉल.
हो का. मग थांबून घ्यायचं ना काल कॉलच नव्हते करायचे मग.
पण मग ते असं लागते की पटकन आपण बोलतो ना ओ. मग ते सुरू झाल्यावर सेकंद पडतात पण मग व दहा मिनिटाच्या आतच ते कॉल कट झाला. आणि एक कॉल तर.. उचलला गेला आणि झिरो सेकंदातच कट झाला.
अ्रे.
पण काही एक-दोन चांगले लागले व्यवस्थित बोलणं झालं.
हा म्हणजे भरपूर कॉलफेल गेले तुमचे काल.
माझ तरी म्हणजे काल तरी माझे दोन फेल गेले असतील. पण आता ते काय माहिती ते कमी सेकंदाचे धरलेत. धरतात की न्हाई माहित नाही आता पुढं कसं.
काय माहिती आता?
पण आता प्रयत्न त करायला पाहिजे नावो परत मग. नाई पूर्ण झाले की पण प्रॉब्लेम परत.
हो ना. मलाही पूर्ण करावं लागतील आज‌.
तुम्हाला पण बऱ्याच आता दहा हायत म्हटलं कॉल करूनच हे करावच लागेल तुमचं.
हो ना. हो ना. आज जेवढे जमेल तेवढे करे- काई उद्या करेल असं. हम्.
चालेल मग. बाकी काय म्हणताय तुमच्याकडं रेसिपी कोणती स्पेशल आहे?
चिकन. म्हणजे आमच्या घरात का? घरात का? हां हं,
घरात नाही. आपलं असं जनरल कुठलही आपण एखादी रेसिपी घेऊया.
हा.. हा, नाशिकचं काय व मिसळ मिसळ फेमस न, हं आता भरपूर मिसळी झाल्या ना, हम्म, चुलीवरची मिसळ घरी शक्यतो नाही हो, आमच्या घरात मिसळ कोणी खात पण नाही. आणि बाहेरची पण आवडत नाही.
मग आ, म्हणजे तुम्ही करणं त विषयच नसेल.
हम्म, नाही म अशी लाल रशीचीच उसळ बनवतोय मी. तीच आवळती सगळ्यांना. आणि काळ्या मसाल्याची कसं ओ? हो ते मसाल्याचं खाला का काय मग जळजळ होऊ राहिली. पीत्त झालं. असं ते चालूच असत.
हो. पण मग साधं म्हटलं तरी मसाला मग कोणता वापरता तुम्ही? फक्त त्याचच, म ते वाटण वगैरे करत नाही तुम्ही?
नाही आव त्याच्यात नाय आवडत. एकदा की बनवली होती. म्हणजे काना टाकला, टॉमॅटो टाकला अन् त्याची देवी बनवली, आणि बनवली होती. त ती नाय आवडली कोणाला, म ते म आता साधीच बनवते. म्हणजे अ शेगदाण्याचा कूट टाकायचा फक्त. तो तीच आवडती तशी हा, हो हो, ती मिक्स हा मिक्स कडधान्य
ह, म ते घरीच भिजवता की, असं काय विकत घेऊन येतात. कडधान्य
कधी घरी बनवते. कधी आणते विकत म बाजारात जर गेले ना, भाजीला आणायला. हो. त म आणते. तिथु
आम्हाला त्या दिशी शिजवून घेतो ना, आपलं एक शिटटी दोन शिट्टी करून. हाव,
चितला म डब्याला दिली मी. त्याच्यात टोमॅटो अन् कांदा टाकून अशी. म्हणजे थोडी रशी धरते. आणि ती देते म त्याला डब्याला त्याल तशी आवडती.
अरे फक्त शेंगदाण्याचं कूट वापरायचं. वाटण करायचंच नाही.
नाही वाटण नाही करायचं. उलट ती किती छान लागते. पण हे घरातल्यांना आवडत नाही ना ती. खाल्लीच नव्हती. म तसं बनवतंच नाही मग मी तशी.
हो.
हम्म,
आम्ही करतांना तसंच करतो. की नाही का कांदा खोबरं वाटण करून.
हो. ती किती छान लागती. मस्त लागते तशी वाटण्यानी. परतूून वगैरे घ्यायचं ते वाटण सगळं हा, तेच त
पाव पण थोड्या अस मस् मसाला लावून थोडं गरम करून घेतले तरी छान लागतात क्रिस्पी.
लागतं. खात नाही मग बनवयचच नाही जाऊ दे. मला एकटीलास आवडते ते तसं. आणि आपण कसं आपण दुसऱ्याला बनवून देतो. दुसऱ्याला बनवून देतो पण आपल्या स्वतःला नाही ना बनवत आपण कंटाळा येतो ना बनवायचा. त येत आपण दुसऱ्याला बनवून देऊ शकतो आस.
सगळे खाणारे असतील की बरं वाटतं काहीतरी वेगळं करायला हा.
तर मग असं पाऊ खायची जर इच्छा झाली ना तर मग मी पावभाजी बनवती, आता मिसळ बरोबर नाहीत ना खात, मग पाऊभाजी बनवते.
हा.
हम्म.
पावभाजी मध्ये पण मस्त सगळ्या भाज्या अशा कुणी खात नाही काही काही शिमला खात नाही, कुणी फ्लावर खात नाही, तर पावभाजीच्या निमित्ताने अटलिस्ट सगळ्या भाज्या तरी पोटात जातात.
हा, संचित अशी शिमला खात नाही पण त्याच्यात खातो म.
पावभाजीत समजून येत नाही ना आपण त्याच्यात भाज्या मी सगळ्या असं स्मॅश केलेलं कळत नाही कि कोणती भाजी ये काय हा मग हा एक पर्याय छान आहे कि पावभाजी करायची आणि त्याच्या बरोबर सगळ्या भाज्या पोटात घालवायच्या मुलांच्या.
आजच सकाळी म्हणत होता आता आपण भरपूर दिवस झाले पावभाजी बनवली नाही आज पाव आणू का येतानी? म्हटलं नको भाज्या पण नाही काहीच, करू म्हटलं एखाद दिवशी.
आणि कस पावभाजीच जरा भाज्या सगळ्या व्यवस्थित प्रॉपर असल्या की छान टेस्ट येत, नाही त उगी एक भाजी हां, एक भाजी आहे, एक भाजी नाहीये म्हटलं कि म ते टेस्ट नाही लागत.
म मी तेच करते सगळे असलं तर बनवते, नाही तर बनवत
बनवायच, हो.
म ती चांगली तर लागली पाहिजे. काय बीट? नाही बीट नाही वापरत बर का मी. वापराला पाहिजे ना?
बीट छान आहे म्हणजे कस मुलं खातच नाही बीट पण हा प्रकार मुलांना कच्च सॅलड मध्ये आवडत नाही. मग एखादं बीट किसून ये ना वरून असं थोडस अ मी मिक्सरला बारीक करून घ्यायच आणि म्हणजे आपण परतवतो ना पेस्ट कांदा वगैरे हिरवी मिरची आ द्रक हां, त्या त्याच्यामध्ये थोडी परतून परतून घ्यायच म्हणजे त्याचा कचरट पणा निघून जातो.
असं करायचं का? हां हां.
हा, आणि मग ते शिजून निघत त्याच्यात आणि वरून आपण त्या सगळ्या भाज्या टाकतो ना म त्याच्यात कलर पण छान येतो नॅचरल कलर येतो भाजीला लाल.
हो ना?
आणि हा, आणि मग खायला पण कस बीट पण पोटात जातं तसं वरून जर आपण खायला हां, बीट कस बिटापासून रक्त वाढत परत तर असं विकनेस पना कमी होतो, आणि कच्च्या भाज्या खांदमुळे असं थोडस पचन शक ते पण आपले चांगले राहते ना. सॅलड मध्ये बीट, काकडी, टोमॅटो, मुळा हे खाणं गरजेचं आहेत, पण मुलं हल्लीची खात नाही. त्यांना बीट असं जरा कडवट लागत.
हम्म -हम्म,
त्याच्यामुळे कसं त्याला एक पर्याय म्हणून आपण पावभाजी करताना जर बीठ घातलं ना म ते मुलांच्या पोटात पण जात, आणि आपल्याला पण ती पौष्टिकता मिळते. भाजीला नॅचरल कलर पण येतो, म्हणजे जास्त असं मसाले वापरून कलर टाकतो ना आपण स्पेशली कारण काही ठिकाणी काय करतात, पावभाजीला लाल कलर येण्यासाठी कलर वापरतात. आपल्या खायचा जो कलर असतो तो. काही ठिकाणी वापरतात, म्हणजे आता आपल्याला काय माहिती की म मसा साला चं माहितीय की एवढा लाल कलर एवढा येत नाही काही ठिकाणी थोड लाल दिसण्यासाठी कलर पण वापरतात.
हा ना,
आणि मग आपण कसं करायचं, घरी आपल्याला माहिती आहे आपण काय- काय घातलंय. त्याच्यामुळे बीट घातल्यामुळे त्याचा आणखी नॅचरल एक कलर पण येतो पावभाजीला. आणि टेस्ट पण छान लागते, आणि पोटात त्यानिमित्ताने पोटात जातं बीट.
हा,
असं ये म्हणजे काहीतरी वेगवेगळं करून, मुलांना खायला घालणं हे गरजेचं
हं, हो ते तर आहेच ये.
हाहा, म्हणून मग अशे काहीतरी पर्याय निवडायचे, कि बिटाच ज्यूस करतात. पावभाजीत घालतात, परत किसुन पण नाही का गाजर हलव्यात पण बीट टाकतात, काही- काही जण. जे ह्या गोष्टी मी असं यु ट्यूब ला बघून- बघूनच ते आयडिया मिळाल्यात, मग मी पण असं ट्राय करताना काय करायचं समजा एखादे पराठे वगैरे आपण मिक्स पराठे केले, तर त्याच्यामध्ये गाजर कोबी टाकतो ना असं.
हा -हा,
त्याच्यात बीट पण किसून टाकायचं म्हणजे ते समजून पण येत नाही, ते शिजून निघल्यावर त्याची टेस्ट पण कळत नाही, का याच्यात काय- काय टाकलंय.
हा का?
मुलांना हे पोटात जाणं गरजेचं आहे.
ताई मी ती, इकडनं करून बघू का?... हो, हो. हो लगेच करते.
हा लगं